हॅलो
हा आवाज येतय
हा येतोय येतोय
करते आहे हा मला वाट आता तुझ्या जवळ आहेत का
ह
चेतन दादा
नाही बाहेर गेले
हो नाहीतर ना मला ना त्यांना असं म्हणजे घाबरतो जीव माझा दुसरं काही नाही नाही तरी कामी झाले हा तस नाही ना
छोट छोटस लग्न आहे तिकडे बसायला गेले
हा तो नाही जात का
नाही ते गेले आम्ही का हे झोपले ना मग यांना याना घेऊन झोपली ही लहानी मोबाईल बघत होती मला पण झोप लागत होती पण मोबाईल बघल्याशिवाय का झोप लागना ना हं
हा लागणार नाही बरोबर आहे आता मला मंग बरं कश्याला नाही ना काय नाही ते आहे आणखी पंधरा दिवसाचा पाटा घेऊन गेले होते एक दिवशी पण झोपते आपल्याला घरात बसून बसून पण तो पण चिडचिड करतो कुणाला काय पण मला काय पण बोलत असतो माझ्यानेच काम करायला लावतो सगड काम करून घे ला बाथरूम ला जेवायला उठायला बसायला मीच कर तेन मला शिव्या देतो तो
हा चालता येत नसल ना अजून
आह
चालता येत नाही ना
नाही ना चालायला नाही लावलेलाय ना डॉक्टरांनी त्याच्यामुडे तर नाही तर फिर फिरायला तर कधीचा फिरला असतो साळेत नाव टाकून दिलंय पण काय नाही अजून बघू आता पुढच्या महिन्यालाच ना दहा तारखे नंतर हळू हळु त्याला पोचावायला जाते त्याचे वडील हा हो गावातच बाहेर कुठे जाणार आहे तो मला म्हणे ना आता नाव टाकू आले ना अ सोळा तारखे ला गेलो होत तेव्हा म्हणे भाऊ तुझं नाव टाकून दे अरे म्हणे शाळेत तर म्हणे मी दादा सोबत शेतात राहील म्हणे आणि ते गाय घेत घेतलेले ना मी ती गाय बैल चालणार म्हणे मी माझ्या दादा सोबत म्हणे मी शाळेत नाही जाणार असं बोलत होता
तुम्ही काल शहाधाला दिसले होते ना मला कुठे गेले होते रिन्युअल करायला
अ मिटिंग होती बोलले होते ना सकाळी मिटिंग होती अस
हा का
हा आणि तुमचा ते कार्यक्रम कसा झाला दाख
झालं आमच काही नाही जास्त कोणीच नव्हतं गरोदर स्कंद आणि दोन तीन किशोरी भेटल्या त्याच्या मधेच करून टाकलं
हा माले मास्तर नाही आले होते का
माला मास्तर ट्रान्सलीला थांबले होते वाटत मॅडम असं इकडं काय आलेच नाही मग तिकड नच चाले गेले
मागितलं पाहिजे होतं ना मग मा मॅडम आहे तर तुम्ही एक जणीकडे येऊन जा अस आपल्याला कोल करावा लागतो सरांना
हा ना पण आम्हाला मला वाटलं सरच येणारे नाही सुमित्राला बोलले की येणारे पण तिला पण तिकड जायचं होत नासि शोधला मग ते आली मग तिच्यासोबत केलं आणि मग फोन लावला तर सर बोलले की तिकडनच चालले मग नंतर न काही फोनच नाही लावला मॅडम पण तिकडे जाणार होती ते वाटत विजिट ला वडगाव ला त्यांचं पण करायचं होत उद्या त्यांचं पण आता पण त्यानंतर ते रॅली काढणार आहे म्हणे उगवची कसेेल ना तर उद्या करणारे म्हणून ते येऊन गेले इकडं हा मग तिकडं त्यांनी अ सुविधा वेगळ सुनीताच वेगळं केला आणि आणि त्याच वेगळां केला त्यांनी
हो का दोन कार्यक्रम केले चांगले आहे तस नाही तर ना हे काय करता येत नाही आणि आपल्याकडन काम करायला लावतात आणि डायरेक्ट मग तुम्ही केल्या नाही असं नाही आता रविवारच्या दिवशी पण सांगितलेलं आहे म्हणे योगा दिवसाच ना
हा हा र रविवारी सांगितलेले आहे का रविवारी तर पल्स पोलिओ मोहीम आहे त या दिवशी कुठे आपल्याला तर करावंच लागेल पण मग पल्स पोलिओ पण आपल्याला पण मदतीला जावं लागेल ना
हा ते तर आहे आम्ही काही जात नाही अगोदर दोन वर्षे गेली होती पण पूर्ण दिवस तिथं पूर्ण हे होत ना मगे आले गेले बसले उठले ते सगळे घ्याव लागतात आणि अशा वर्करांना पण मदत केली ना ते आता काय नाही ज्याचं त्याचं जो तो बघतो आता असं झालेलं आहे
कारण की एकाशावाला येणार नाही तर सुमित्राला ब बोलली ती तू येऊन जायच मदतीला म्हणे
हम् तुझ्या को किती काय आहे त्याच बरोबर घोटाळेची वेगळी असेल ना
वेगळी आहे लंगडीचे दोन
तुमच्या आमच्या दोन आमच्या पण तीन आहेत आता मला मला तर मदतीला बोलवणारच नाही आणि आम्ही काय गावातअसा
नाही आमच राहिलं ना तरी पण कसं आता दोन दोन चार अंगणवाडी ना दोन अंगणवाडीला आता तर तीन आहे आता एक दुसरी झाली ना ती
हम्
तर मग हनुमानपळामध्ये दो इकडे आहे आणि एक आहे ना दुसर नवीन लागली ती एक माझ्या काळात ती करते आणित्या दुसऱ्या आज त्याची जवळ आहे ना माझी एक नंबरची अंगणवाडी तिकड ती दुसरी ते म्हणून तीन आहे आणि लंगोटेडीची एक करून चार झाली
हा चांगलंय ना तस मग मदतीची काही गरज पण नाही ना आणि त्यात रविवार ची आपली एक दिवसाची सुट्टी असते हे पण जाऊ दे पण करावं लागत आम्हाला मी आ किती आश्रम शाळेत गेली होती मराठी श शाळेत लगेच गावात तस चालूच असतंय काय नाही ना फक्त रिन्यू करून घेतलेले आहे ते पण कागदपत्र नवीन मागत आहे अगोदर ना फक्त स्टॅम जमा करायचो आम्ही आणि आता म्हणे सगळे कागदपत्र द्या म्हणे असं बोलले माले मसर आणि
सगळे
हा ते तुमच घेतलं म्हणे ते त्याच्यामुळेच म्हणे तुम्हाला पण नवीन द्याव लाग लागत आहे म्हणे माझ तर बारावीच मागत होते सर म्हटलं मी तर घेऊनच आलेली नाही बारावीचे तिथ जमा आहेत माझे ओरिजनल असं बोलली शाळेत हम् आणि दोन महिन्याचा आम्हाला पगार नव्हता ना मग त्याचा पण हवाल लिहायला लावले तर म्हटलं काम फुकटातच केलं आता मला हवाल लिहायला म्हणलं साधं वहीत पण लिहलं न्हाय आम्ही काय
पण मग पाहिजेल ना? तसं, असं पण बजेट नाही, त्यांच्याकडे, पण आता. जो, आमचे पण चालले. एकत्रच होईल, ते आमचे पण.
म्हणजे? तुम्हाला पण दोन मैशी नाही.
नाही ना! आता, तिसरा महिना चालू आहे ना, तुमच्यासोबतच भेटेल तो.
हा, ते पण आहे.
नाही ना! बघ, कोणते महिने जू? आता, हा जून चालू आहे ना, एप्रिल, मे आता हा जून चालू आहे, तिसरा महिना लागला.
हो, बरोबर आहे रे. आमचं पण तसच आहे, पण आम्हाला डायरेक्ट सरांनी तुम्ही, तुम्ही ते शेळीपालनाचं, हे सर्वेचं करायचं म्हण. ते, अहवालमध्ये लिहायचं, असं बोललं होते राकेश सर? आणि, नंतर मग, कोणाच नाही. मग म्हटलं. जाऊ दे, पगार नाही द्यायला. द्यायचं नसेल, तर तसं सांगून द्या म्हटलं, मग काही गरज नाही. असं म्हणलीस. सीमा पण म्हणे, जावू दे. नेहमी दिलं तर, अगोदर पण जेव्हा सुरुवातीला लागलो होत ना. तेव्हा पण आम्हाला, एप्रिल मे एप्रिल. जाऊ दे आम्हाला फिरायला, म्हणजे ते कागदपत्रे इंटरव्ह्यू वगैरे असते ना! त्याच्यामुळे, दोन दिवस गेले होते. पण मे महिना, जून महिन्याचा पगार न दिला होता. मला, तेव्हा पण.
हा मग ते विजिटवाले यायचे तुमच्याकडे जेवायचे?
मग दोन दिवस माझ्याकडे होते, गॅस संपला होता, म्हणून. मग काय नाही बनवलं होतं, तिसऱ्या दिवशी तरी पाच दिवस होते माझ्याकडे. पण मग कसं झालं? अ तीन दिवस पूर्ण दिवस थांबले होते, इकडे. आणि दोन दिवस कसं? आणि एक दिवशी काय? बारा दोन वाजेपर्यंत झालं होत, पण मी जेवण. एक दिवस इकडे. कारण होतं ना! माझ्या आजी सासूचं.
हा हा हा.
म्हणून तिथं जेवायला बोलवू. बसवलं होत, कारण त्या दिवशी आम्हाला म्हणजे आमच्या आमच्या तिथं जेवण होतं ना. आणि स्वयंपाक केला नव्हता मग चहा वगैरे केला आणि मग दोन, दोन एक वाज गेला तिथं जेवायला म्हणजे तीन दिवस तिथ म्हणजे दोन दिवस घरी एक दिवस तिकडे. आणि दोन दिवस काय काय केलं होतं तिथं?
त्यादिवशी आ डे बनवायला लावले, खिचडी बनवायला लावली भाकर बनवायला लावली. पापड तळायला लावले. आणि त्यात विजि सोनाली मॅडम नय आली आणि मी विजिटला विजिट करायला सांगितलं तर ते बोलले की, नाही करणारे. जेवण करून चालले गेले, दुसऱ्या दिवशी आले. अजून दुसऱ्या दिवशी बोलायला लागले की, अजून जेवण कराय. चिकन बनवायचय म्हणे, दुसरे दिवशी सुमित्राकडे. जेवण बनवलं, मग. आल्या आल्या तिकडनं आले प वाटतं मलगावकडनंच आले आणि नंतर डायरेक्ट व्हिजिट केली, मग घोटाळीला गेले. मग तिकडन येऊन जेवण केलं मग अजून विजिट केली.
म्हणजे मग? तुमच जास्त विजिट वगैरे नाही झाल्या का? काय विचार.
माझे, माझे आठ आणि सुमित्राचे आठ आणि गोटडीला आठ केले.
इ.. ऑ?
एक-एक बाई, तीन बाई, तीन तीन. तीन एक तीन दूने सहा, त्या एक एक सरांने तीन. तीन-तीन जणांना घेतलं.
घेतलंय ना? खूप धावपळ करायला लावतात ना ते.
हा त्यांना सांगितलं विजिटला चला. तर ते बोलले की, बोलून आणत असेल तिकडच करतो म्हणे. मग ते मी बोलवायला हा.
म्हणजे घरी बसल्या करायला लाव फिरायला लावायला पाहिजे होतं, उन्हात फिरायची मज असत्या. आपण पण फिरायच त्यांना.
हा ना पण मग ते कसं आपल्या तुम्हाला माहिती ना. आपले लोक काय बोलत नाही माझ्यासोबत आणि. सर पण नाही आले मॅडम पण नाही आली कोणीच नाही आलं तोपर्यंत माझी व्हिजिट पण झाली मी एकटीस करून घेत.
आणिस मित्रचा मग.
सुमित्रा तिकड तिच्याकडे जेवण बनवत होते मी तिच्याकडे गेलेली पण मग. सरांचा फोन येऊन गेला ते माझ्या घरी पोहोचून गेले पहिल्या देशी जेवण करून गेले तर त्यां गर ब घेतलं ना तर मी तिकड तर होते. येऊन गेले मग सरांना फोन लावलार तुम्ही कुठे य सर बोलले. हा आता निघालो आणि मी बोलो सरआणि ते येऊन गेले. चालू करून दे तुम्हाला ते विचारणार तेवढंच सांगायचं आणि त्यांना काय माहिती नसत. य ना ते आपण काय दिलं किती दिलं ते बोलत. नाही बा्या अचानक मग त्यांना. ते मग त्याच्याकडे त्याच्यामुळे काय झालं मग सरा ते एक सर इकड होते एक सर इकड होते मग त्यांना मी डायरेक्ट सांगितलेलं सरांना की सर आम्ही सगळ्या बाया बिया हे आहे ना चंदा गोरोदर यांना तीस वांग्याचे रोप प आणि पपई दहा आणि कडी पत्ता पाच हे रोप प दिलेलं दुसर जे होते ना पाच ते सागून दिलय हे सग बायांना हेच प्रश्न रा हे आम्ही सगळ्यांना सारखंच दिलं बोलून टाकलं.
ह हा ते पण बरं झालं आणि ते बेबी किडच
त्यांनी मग दुसरे प्रश्न त्यांनी तेच केलेलं तुम्हाला हे भेटलं का कारण की दोन दोन दिस त्यांचं होत ना जी दोन वर्षे मुलांमधली ती बोलली की मी तेव्हा लागली होती ना सर तेव्हा आता पहिले वाटप केले ते माझ्याकडे नाही येऊन नाही होते आणि जे आ आता मी स् वाटप केले ना ते होते हो बोलले ते बोलले की आम्हाला भेटल त्याच्यामध्ये हे होतं व बेबी किट मध्ये नीलकटर होत. पाय मोजे होते त्यांनी बोलेले तेच
हा नाही का इकडे म्हणजे इतके जास्ती मलगाव म जास्ती झाले ना तर काही लोकांनी काय केल ल्या घेऊन पण डायरेक्ट नाही म्हणायच त्यांच्या
हा तेच ना आणि आमचं पण तस वा लागलं आणि त्यांना एक एक जणांना पाठवलं अस नाही हे गरज सर हे हे आहे एवढ अस बोलले ते पण कन्फ्युज झाले असते ते पण बोलले नसते ते एकमेकांना विचारून मग त्यांना सहकार्य झाल्यात ना तर ते बोला हे ही बोलते मला पण तेच बोलावं लागेलं मग त्येनी दोग ती एक दोघी ति गिन ऐकून एकऐकून मग त्यांनी बरोबर बेस
हा बर झालं नाही त्या इकडे ना खूप प्रॉब्लेम
कारण की हा तीन चार वर्ष झाले तर ते लोक
मग हा तेज हा आणि डायरेक देऊ पण डायरेक्ट
मॅडम बोलत होती तिकड तर ते मानमुड्या गावात बाई बोलत पण न्हती हसत फक्त हसत होते आम्हाला समजत पण नव्हतं काय लिहायचं.